हा आवाज
येत ते.
पाऊस वगैरे आहे का नाही चालू तुमच्या?
हो आहे ना दुपारपासून आज चालेू.
आमच्या इथे तर, परवा दिवशी पासून चालूच आहे पाऊस.
हा. मी आज माझे ते रिपोर्ट, मला सांगितले ना त्यांनी तुमच्या सिस्नी दीदींनी त्या
हा.
मग मी रिपोर्ट चेक केले ते माझे कॉल चे. मी पण मी केलेले कॉल ते बरोबर दाखवताय, पण असे एक -दोन नंबर आहेत त्यात की ते माझ्या ओळखीचेच नाही. बहुतेक त्यांनी मला फोन केले असतील मग.
हा काही- काही जणांनी काय करायला लागलेत, ग्रुपवरून डायरेक्ट मेसेज म्हणजे नंबर घेतात. त्यां आणि डायरेक्टच कॉल करतात.
हा कारण ओळखीचेच नाहीत नंबर ते रिपोर्टमध्ये मला दिसले नंबर, मी चेक केले सगळं.
हा, मी तेच तुला म्हणले नाही का? की तुझे तू म्हणतेस तू केलीय कमी, आणि तिथं दाखवताय जास्त.
हो तेच धरून की, ते धरूनच मा ते तरून पण माजेत अस पण आपण कॉल केलेली दिसणार ना त्याला फक्त, डॅशबोर्डला.
नाही- नाही आपण नाही, रिसिव्ह केलेले पण दिसतात तिथं. म्हणजे तू केलेले खाली आणि त्याच्यावरती रिसिव केलेले किंवा म्हणजे जसे कॉल आता तुझे होतील तसे तसे ते वरती जाणार, म्हणजे आता मी केलं तर ते तुला दिसणार, तू केला तर ते दिसणार किंवा तुला अजून कुणी केलं तर त्यांचं दिसणार वर
आता तुम्ही कॉल केलाय का नाही मला, मग आता तो कॉल इथं दिसणार नाही ना मला.
दिसतो की, दिसतो. दिसतो, म्हणजे दो्ही पण दिसतात, तुम्ही केलेले पण दिसतात, आणि मी केलेले पण दिसत असं आहे ते.
नाही ना मला नाही दिसत तसं, कारण मी कॉल केले तेच दिसतायेत मला. आणि खाली सेकंद येतायेत.
हा तेच की, सेकंड म्हणजेच दुसऱ्यांनी तुम्हाला केलेले त्याच नंबरवररती.
अच्छा!
हम्, दोन्हीचे एकूण साठ होतात, म्हणजे रिस्यू आणि तू केलेले असे, तीस आणि तीस साठ होतात.
हा हा, असं वाटतच नाहीय पण माजे तीस कॉल झालेत.
कसं काय मग तरी पण सत्तावीस, अठ्ठावीस, दाखवतंय काय माहित?
काय माहिती मी सांगितलंय मी, इश्यू तरी सांगितलंय ग्रुपला. विचारलं पण त्यांना पुढे कंटिन्यू करू का? करा म्हणले, मग काय बघू आता.
मग काय कर आता पहिला तुझ एक पेंडिंग ठेवून, तू रिसीव्ह कर सगळ्यांचे आणि नंतर जेव्हा तुझा तिसावा कॉल होईल ना, त्याच्यानंतरन कोण तुला म्हणजे आता विचारा ग्रुपमधून की करू देत का कॉल, तर करायला लाव काय होत तर बघू म्हणजे जर येत असतील तर मग तुझं कंटिन्यू होईल पुढं मग.
हो हो, तसंच करते.
मग ज्यांना नंतरन जर तुला समजा -समजा कळालं, की आता तुला येऊ पण शकतेत किंवा तू अजून करू शकतेस तर मग पट पट अजून कोण राहिलंय त्यांना करून घे.
हो हो, चालेल.
कारण तिचं पण कसं झालंय आता तिचेे पण सव्वीस झाले. त्यामुळे ती पण म्हणते तीन कॉल झाले ना की मला पण कळेल मग, मला पण कोणाचे येतील का नाही ते.
हां, फास्ट झाले मग त्यांचे पण.
हां तिला पण ते ग्रुपवरूनच कोण ना कोणतरी कॉल करत होतं ना सारखं म्हणजे आता खूप ओळखी चे झालेत सगळे तिच्या पण, मग तीन चार जण असेच पाच पाच कॉल, पटापट पटापट, करून घेत्यांत एकामागे एक.
हां!
म्हणजे मला जे ते अननोन नंबर दिसले रिपोर्टमध्ये, मी त्यांना विचारलं की तुम्ही मला कॉल केला होता का हां ते बोलले होते, केला होता. असे लक्षात राहत नाही, ना कॉल केले.
गंज झालेत ना आता.
हां तेच ना.
मला पण काल एक्यांनी कॉल केला हो ता पण त्यांचा काय कॉल माझा लागत नाहीये, त्यांचे बहुतेक संपलेत.
हां संपले असतील.
माझा तो एक वायाच गेला, त्यांना कॉल लावून.
म्हणजे अ तुम्ही त्यांना करत होता का?
हां म्हणजे त्यांचा रिसीव केलता ना मी पहिलां आधी, मग नंतरन ते मला नंतरन बोलले की त्यांना काहीतरी काम होतं, म ते झाल्यानंतर ते म्हटले की तुमचं झालं - करा म मी वि चारल्या नंतर न मग तेव्हा त्यांनी क मी करतेय, तर त्यांच्या ह्याला दिसतच नाहीये, कॉल येलेला.
म तुम्ही आधी मेसेज वगैरे नव्हता केला?
नाही ते ऑनच होते तिथं, मेसेज करूनच मी कॉल करायला गेले होते. पण त्यांना कॉलच लागत नव्हता, त्यांचे झालेच वाटतं ते.
हूं कंप्लीट झाले असतील म.
हूं त्यामुळे माझा कॉल त्यांना जात नाही, पण आपल्याला इथं दिसतं कॉल गेलेला, पण त्यांना जात नाही तिथं.
हां!
म बाकी अजून काय, जेवण आज लवकर झालं?
हो आज लवकर झालं, आज घरीच होते सगळे. आणि हे उपवास त्यांचा, भूक पण लागलेली त्यांना.
हूं आणि लेवकर झालं की मोकळं पण होतं ना पुढं. आमच्याकडे पण लवकरच असतं जेवण.
आणि ते कस सात सात जेवलेलं, बरं चांगला असतेय तसं.
हो चांगलं तर असतच. मेन म्हणजे पुढं आपल्याला रिकाम होतय, वेळ भेटतय काहीतरी करायला, किंवा आपल घरात लादून दुसरं काम उरकायला.
नहीं आता सगळं झालंय, त आता काही परत टेन्शन नाही, कसलं मागं काय राहिलंय वगैरे. आता निवांत आहे, तुमच आवरल.
आमच पणनच. झालंय आता आवरून, तेच पप्पा पण गेलेत बाहेर ते थोडस आत्याचं काम होत.
हां!
मी पण जाणार होते बाहेर, पण इथं पाऊसच यायला लागलांय मग ताई मला म्हण दोघं दोघं भिजण्यापेक्षा, तू बस घरात मी आपलं रेनकोट घालून जाऊन येतो.
हां! काय केली होती म भाजी?
आज दाळ फ्रायच आहे अजून तरी संध्याकाळी पण आहे सकाळ च उरलेलं दुपारी काय जेवण नीट येवढं नाही, नको म्हटले पप्पा पण आणि दोघच आसंल्यामुळ काही नाही एवढं, संध्याकाळचं एवढं टेन्शन येत नही.
ते पण!
आणि त्यांचं काय नसतं त्यांना काही दिलं तरी त्यांनी
ते एक बरं असते जास्त असं कोण हे करत नाहीत मागत नाहीत ख्यायला
नाही नाही त्यांनी मणत तुला जसा वेळ भेटेल तसं कर त्यांनी म्हणतात की तसं तुला वेळ भेटेल जसं तुला काय करू वाटेल ते तू कर म्हणतात ते मला
हम्
मग अजून काय म्हणती
काय नाही निवांत हे पण लवकर घरी आले काम उरक
बाहेर गेली होतीस काय बाहेर गेलेलीस
नाही नाही मी नाही ओ मिस्टर
अच्छा सगळे घरात लवकर आले की लवकर काम पण होत
हो तेच
ते वाट बघत बसले की पुढ वेळ होत्या परत
हा असं पण नाही कि एक एक करून नाहीत ना जेवत सगळं आल्याशिवाय सगळे आले तरच जेवतात
होच कि ते एक चांगलं असतं कि तेवढाच वेळ भेटतो सगळ्यांना
हा सध्या तरी तेवढाच वेळ भटतोय का असं होतंय की त्यांना दोन दोन का तीन तीन दिवस म्हणजे त्यांच्या आजी आजोबा आहेत पण त्यांची अशी गाठभेटच होत नाही ते घरात असून नसल्यासारखे झालेत
हो ना पण आता जे तुला दोन तीन महिन भेटले तेवढं आराम करून घे नंतर आराम नाही भेटत
ते तर आहे
सारखं काही ना काहीतरी दोन दोन मिनिटाला बघावं लागतंय आत्ता माझा पण तेरी सोबत व्हिडिओ कॉल झाला
हा हा
त्याला आज दिवसभर व्हिडिओ कॉल केलाने आज खुश होती म्हणे गाडी खूप आनंदी होती हासतच बसलेला दिवसभर आज म्हणजे स्वतःच्या स्वतः काही ना काहीतरी आवाज काढत खेळतोय दिदी खेळती ती दिदी त्याच्यासोबत काय ना काही तरी दोघांचं चालूच असते
कॉल येत तुमच्या दीदींचा
अरे मी आताच तिला सांगितली की आम्ही दोघी बोलतोय म्हणून
हम्म
तेच तिनं तुला ते सांगायला कॉल करत असेल मला म्हटली होती की तिला एक पेंटिंग ठेवायला आणि बाकीचे रिसी व कर कोणाचे पण मी सांग हो मी सांगितललं तरी तिला मी सांगते म्हणून
हा आणि म मेसेज आला होता मला त्यांचा
तेच काहीतरी तिचे पण आता थोडेच राहिलेत म्हणून म्हणत असेल की पटपट करून घेऊया
हा असच झाल काय आता कधी पण होते हे असं होतत का
हा ते आणि तिला आता टास्क आलाय दुसरा हो पण तिला आता कॉल एक टास्क एक आला होता मगशी
आला होता का मग ट्रान्स्क्रिप्शनचा आला असेल
हो वीस आले होते काहीतरी म्हणे केले तिने पूर्ण
हा मग ते ह्याच टेस्ट व्हॅलिडेशन असेल ते कारण ट्रान्सकेशन ट्रान क्रिप्शन मध्ये पन्नास येतात आणि ते टेस्ट व्हॅलिडेशन मध्ये वीस वीस येतात.
तेच की चालूच आहे. ते
हम्म
म्हणजे कुणा कुणाला येतच ते
हौ
चालेल मग तुझे पण पटापट करून घे. माझे अजून खूप आहेत. आता माझे सोळा झालेत
हा हा सोमवारपर्यंत झालेच पाहिजेत.
ह म्हणजे ते आहेत अजून एक त्यांना पण करायचे राहिलेत कॉल माझे.
ह् मागच्या वेळेसपण असंच सांगितलेलं. की मागच्या आठवड्यात कि पुढच्या सोमवारपर्यंत. झालेच पाहिजे ते एक बरं की त्यावेेळेस प्रॉब्लेम होता. म्हणून ते जमलं नाही. पण आता चालू ये ते करावेच लागणार आता.
मग काय तर ते आता झालं तरी पण तुझे कंप्लीट झालेत आता बघू काय होत.
हम्म बघू दिसतय तर तसे पेमेंट दिसतय याचं फोन फ्रेंडच मला दोनशे ऐंशी रुपये. पे दिसतेत प्रोसेसिंगला मग तीस कॉल झाल्यावर किती असं. तेच पेमेंट ते विचारय पाहिजे कोणाला तरी तीस प तीस कॉल झालेल्यांना.
एकेकांना तर एक दोन कॉलमध्येच म्हणजे दोनशे तीनशे रुपये दिसतायत म्हणे एक एक कॉल ला पण हा
मग ते इफेक्टिव्ह स्पीच च ह्याच्यावर पण राहते. स्पीड जर इफेक्ट असले तर तर ते एका कॉल मागा काहीतरी शंभर आहेत. ना
शंभर रुपये
काय माहिती अता ते कसं काय दाखवतेय मला तर अजून माझं पेमेंटच चालू झालं नाहीये.
मग तुम्हाला डिटेल्स सेव्ह टाकायला आले असतील. ना पेमेंटस मध्ये
काय नाही ते अजून नाहीच चालू झालं माझं.
हा हा.
होईल चालू म्हणतात रितेश. हा रिफ्रेश करत करत होईल म्हणतात.
हम्म चालतय करते त्यांना मी कॉल
हो हो चालेल ठीक आहे.